हॅलो
काा बोला
हा ताई झालं का काम सगळे
हो झाले झाले कधी ख दोन वाजताच झाले दो वा
पाऊस पडतोय का तुमच्याकडे
नाहीईले मणपूरन
नाही आवाज येतोय मला बॅकग्राउंड म्हणून विचारते
हले ह पाऊस
आवा आवाज मोठा करा ना मोबाईलचा मला तु आवाज कमी आहे
पूर्ण मोठाचा आहे माझा आवाज
अच्छा नाही का हो तुमच्याकडची रेसिपी सांगा ना एखादी
रेसिपी तु कुठून बोलते
हा मी पण आपले माझ्याकडची सांगू का मग रेसिपी अच्छा ठीक आहे आमच्याकडे कसं आंब्याची पाप् डी तयार कर आंब्याच्या दिवसात आ आंब्याचा सीजन हा आहे ना हो आम पापडी तयार करून त सुवून तिला भरून म मुलांना खायला देऊ शकत आपण खाऊ शकतो पावसातही
हो ना
खराब नाही होत
तला कवाग
हो तिला काय करायचं आंबे आणायचे आंब्याची साल वगैरे काढून घ्यायची आणि थोडं शिजवून घ्यायचं त्याला
त
हो शिजवतो आम्ही थोडं शिजवून घ्यायचं जास्त नाही शिजवायचं थोडं जास्त नक् आणि त्याच्यात थोडी साखर घालायची आमबे आंबट राहिले तरच साखर घालायची नाही तर मग काही गरज नसते गोड आंबे असले की
हा हा
आणि शिजल्यानंतर मग तिला ताटाला तूप किंवा तेल वगैरे लावायचे परातीला किंवा
हा
मग त्याच्यात ती टाकायची हो ते शिजलेलं जे सारण असतं ना मग ते टाकायचं
हा हा
टाकल्यानंतर तिला दोन तीन दिवस तु खवून ठेवायचे हो आणि मग तिला का आपण बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण म्हणजे स्टोअर करू शकतो
हा पायक मला ह हो छा लागत ना
हो छान लागते ना मुलांना डब्याला आता शाळा सुरू झाली डब्याला द्यायला चागंल आहे ते काहितरी दुकानाचे चॉकलेट वगैरे आणण्या पेक्षा हे चांगलं असत हो मुलांचे हो घरच्या असत ना
हो कसलं
हो हो अशा आंब्याच्या दिवसात आणि आंब्याचा रस पूर्णाच्या पोळ्या हे जास्त चालतं आमच्याकडे पुरणाच्या त्या खापरीवरच्या हो खापरी वरच्या पुरणाच्या पोळ्या आणि आंब्याच चारस वगैरे रस्सा, आमटी, भात वगैरे हे तर मग एक दिड दोन दिवसा आड जेवण असत जो पर्यंत आंबे येता येत तोपर्यंत मग पाऊस पडला की काय नाही वो ताई सगळे पावसाचे खराब होता आंबे हो आणि मग न काय नाही मग ते एवढे काही चव नाही देत सगळी चव चाली जाते आंब्याची
ह बरबर
अ आहे का पाऊस
नाही नाही हो ऊन
हो ना आमच्याकडे पण नाही बादल हाय आमच्याकडे पण पाऊस पडायला पाहिजे
हम् कुठून बोलताय तुम्ही
हा मी पण महाराष्ट्राचीच आहेना वो ताई हो महाराष्ट्राचीच मी हो मग नवीन वेगैरे
ना तेला का गेला त मगाशी तेन काहुन बोला तिला काय वाटत काय झालं नाही तिला काय वाटलं कोण पाहिजे तुला
आवाज येतो ताई हा ना नाही बॅग ग्राउंड चा आवाज येतोय ना म्हणून म्हटलं मग तो आवाज
हा हा हा हो चालेल चालेल अजून काय म्हणत मुली गेली शाळेत
नाही माझी मुलं कॉलेजला आहे ना हो ताई
हो काय माझी पण मोठी आहे मुल दोन्ही हा आहे ना एक मुलगा एक मुलगी आहे
अच्छा हा मुलगी पाहिजे बाई मुलगी कस काम वगैरे नुसत मुलं मुलं पण नको मुलगी तर पाहिजेच हो आम्हाला तिच्याशिवाय घर काआत आनंदायी आनंदी नसतो मुलीशिवाय घर हो मुलगी असलं की घरचं सगळं प्रसन्न वातावरण रहात.
हो हौस मौज
सगळं पूर्ण होतं ना आणि मुलं कधी राहिले मग ते काय ते बाहेरच जास्त राहता मुलं
कायम असचं असतं मुलाचं
हो त्याचे टायमिंग काय नसतो ते केव्हाही येतात
हो
मुलगी कस आपल्या जवळच राहते दिवसभर घरात
हो
हम्म तेच ना बिचाऱ्यांना कोणाकोणाला तर नुसतं दोनच मुलं राहतात, मुलगी राहत नाही.
हो
आमच्याकडे अजून आंब्याच्या दिवसात ते आंब्याची म्हणजे लग्न वगैरे राहिले ना तर ते आंबट भाजी वगैरे करतात, पंगतींमध्ये
कच्च्या कैरीचे
हो कच्च्या कैरीची आंब्याची भाजी असं म्हणतात त्याला आंबट भाजी.
हा हा
कैरीची भाजी काय काही ठिकाणी कैरीची भाजी म्हणता.
कस करतात ते
हो तिला मग कापून घेता. जसे हा कापल्यानंतर मग त्याचे सगळे मसाले टाकतात. जसे आपण भाजी मध्ये मसाले टाक टाकतोना हो त्याच्यात फोडणी वगैरे द्यायचे त्याला. जिरं जिरं, राई लाल चटणी, लसण, अद्रक असे सगळे फोडणी देऊन मसाल्यांची, आणि मग ती कैरी वगैरे टाकून देतात त्याच्यात. आणि त्याच्यात थोडासा गुळ वगैरे टाकतात. म्हणजे आंबट गोड होण्यासाठी
हा हा.
लग्नांमध्ये खूप करायला लागले ते, पूर्वी नाही एवढे करायचे हो लग्नामध्ये खूप म्हणजे भरपूर प्रमाणात. आणि आता आंब्याचा रस पण ठेवायला लागलेत. लग्नांनमध्ये.
होय लागतय आत्ता
पूर्वीच्या वेळेस काय नाही वरण, भात, भाजी, पुरी, मटाची भाजी फिक्स असायची.
लाडू, लाडू असायचा मसाले भात असायचा.
हो हो हो ना. आता खूप म्हणजे काळ बदलत चाललेला आहे.
हो लाडवाच जेवण . लाडू अजून भात अन् आमटी.
हो ना.
आमच्या इकडं तसंच असायच. आता सगळं चालंतय पुरी, भाजी गुलाबजाम, पापड सगळे असतात मसाले भात
हो ना सगळे वेगवेगळे पदार्थ करतात. पूर्वी नाही व्हायचं एवढं फक्त चार पाच मोजके. आणि हळदीच्या दिवशी तर सरसकट ते काय मसाले भातच करायचे.
हो.
आता तर सगळं वेगळ वेगळ नवीन नवीन, आता शेवची भाजी पोळ्या मिठाई, राईस सगळं आता नवीन काहीना काही यायला लागलेल हाय.
हो्.
आमच्याकडे इकडे ना म्हणजे आंब्याच सीझन सुरू झालं की आंबा पनं, आंब्याचे पनं करता आंब्याची पाप
कोकणात तून आनताय तुम्ही?
हो. हा इकडे महाराष्ट्रात मी खानदेशमधून बोलते. कोकणात वगैरे काही नाही हो आमचं कोणी.
हो का. हो का एवढं आंब्याच, आंब्याच एवढ सांगता मी म्हणलं का कोकनात
अ नाही आमच्याकडे भरपूर प्रमाणात आंबे पिकता ना. पहाडी भाग आहे आणि आंब्याची बागा आहेत ना.
हो हो.
गुजरात बॉन्ड्रीला लागूनच येत आम्ही, मग आंबे भरपूर म्हणजे आम्हाला महाराष्ट्राचे पण आंबे मिळतात खायला आणि गुजरातचेही मिळता. हो हम्म. मग त्याच्यामुळे सगळे नवीन नवीन प्रकारचे आंबे सुद्धा ओळखता येता. हा आंबा कुठला, तो आंबा हो आणि कोकणात तर आता तुझे नवीन आंबे लावाय लागले ते. म्हणजे तीन लाख रुपये किलो आंबा आहे. तो
तीन लाख रुपये
हो तुम्ही या जा की नाव येते आंब्याचं
काय नाव
मयाझकी अंबा
अच्छा हां हां हा
तीन लाख रुपये किलो अरे देवा म्हंटलं याच्यात काय एवढं,
हो
हा या आंब्यामध्ये काय आणि आमच्याकडे भरपूर म्हणजे अडीच तीन किलोच्या एकच आंबा एवढ पुडा आंबा विकायला येतो.
बा
खूप मोठा जसं एखादं फणस वगैरे कसं असतं.
हा हा
तसा हो आणि इतका गोड असतो ना ताई तो खूप गोड असतो. हो
बरं एकच बर
एकच आंबा घ्यायचा ह अडीच तर तीन किलोचा असतो तो मोठा अस हा म्हणजे आता आहे ना खूप हम वेगवेगळ्या प्रजाती आल्याय आंब्याच्या, पूर्वी कसे आपल्याला साधे गावरानी आंबे आणि ते तोतापुरी आंबे किंवा लंगडा आंबा बस एवढेच दोन तीन प्रकार बघायला मिळायचे. आता तर इतकी प्रकार यायला लागले बाजारात मी सांगते काय तुम्हाला आ मी गुजरात बॉण्डरी ला आहोत ना म्हणजे महाराष्ट्रात आहोत. पण बॉंड्री गुजरातची तर आम्हाला दोघं साइडची आंबे खायला मिळतात. हो त्याच्यामुळे सगळं एवढं आंब्याची माहिती आहे मला हो
चालेल चालेल चाले आपले दहा मिनिट कॉल कच क मी करते ते तुम्हाला
हो
चालेल